हॅलो हॅलो. आवाज येते आहे का?
हा येतोय.
त म्हणल हा ऐक ना येताना म्हणलं आपण बाईक राईड इथून आहे ना ते रेंटल बाईक नसतं का बुलेट
हा हा.
तिथून ना आपण बाईक रेंट घेऊ त्यांचा काहीतरी पाच हजार काहीतरी राहतो मेबी आणि पेट्रोल आपण टाकायचं राहत आपण इथून बाईक राईड सुरू करू आपण ये ना सिंगल बाईक घेऊ नाही तर बल बाक घेऊ दोन बाई एक तू ठेव एक मी ठेव असं दोन बाईक घेऊन असं पूर्ण ट्राय करू आपण तू आणि मी पन वाटलं तर कोणा मित्रां नाही तर आपण दोघ सोलो ट्रीप वर जाऊ
हा चालेल ना.
आला गडू एकच गाडी कस दोघांचं बजेट मिळू हे पाय घरून आपण किती घ्यायचे दहा सात सात हजार बस. हा होऊन जातं आपल्याकडे चौदा हॉटेलला लागेल आपल्याला काहीतरी म्हणजे आप लॉज ला राहिलो
हम्म.
नाहीत आहे ना गोवामध्ये कसं करू आपण तीन तीन हा तीन हजार लागला आपल्या गोव्याला गोवाचा खर्च मी करतो हा
हम्म.
आणि बाईक चा खर्च आपण दोघ वाटून घेऊ पुण्याच तू कर. इथून रेंटल बाईक घेऊ एकच घेऊ बाईक.
हम्म.
एक बाईक घेऊ आणि दोघं एका बाईकवर अर्धा रस्ता तुझा चालव अर्धा रस्ता म्हणजे ज जस थकला तस
हा.
आणि आपण असं गोव्याला जाऊ गोवावरून येता येता आपले गणपतीपुळे करू मग तिथून पुणे आणि वाटलं तर मुंबईला तसं मुंबईच प्लॅन फिक्स नको आपल्याला तू काय म्हणतो ते सांग
हम्म जाऊ ना भाई जाऊ ना.
नाही बाईकवर जायचं का डायरेक्ट कार बुक करायची मग?
कार करूले डायरेक्ट विषय का.
कार पण दोन जणांमध्ये कार नाही होते रे जमा म्हणजे जमती. पण खूप महाग पडत आपल्याला म. आपण दोघच असणार ना. जास्त जण पाइजे
मग घेऊन जाव्या य काय
तारसाठी नाइ तर् बोलायच त त्या दोगीना पण बोलाउ आपण
कोणाला नइ बोलवायचं रे.
असाए का?
कोणालाच बोलावायचं नइ
आपण दोगच मग?
हा म.
मग अन् गाडी कोणची घ्याँयची स्विफ्ट का मनी गो आरे भाई पाऊस.
पऊस येतोय का?
म्हणजे जरास एक थेंब पडला आताशी.
हम्म
नाई रे काई नाई भाई मस्तपैकी दोग जायचं.
हम्म दोग जाऊ एन्जॉय करू हॉटेलच पाहू, खाऊ- पिऊ मज्जा इन लाइफ
हा बर.
आस तानच नाही घरी चिल राहु आपण हा.
म्हणून आता वरवर सगळेच काइ ना ओ खास. तिथ क आपण काइतरी पंची जंपिंग करू भारीवाली.
आना ठीकए पन्जिजंपिंग पण करू आरे.